हॅलो!
आवाज आलाय माझा?
माझा येतोय काय गं आवाज?
हा यालाय माझा येतोय?
येतोय येतोय बोल.
हा बोल काय म्हणतेस?
काय नाही काय झालेलं सांगु का आत्ता.
ते हे घीस हे सांगणार होतीस की.
कोपेश्वर मंदिराचं ना तुला ऐकायचं होतं ते आणि ते. हा तेच की आणि मग मध्ये मी पण आता तेच फोन केला होता तुला कि स्टोरी सांगाय त ती तुला कुठे गेली ते ते
अगं मला त्याच्याबद्दल काय माहित नाही, म्हणजे मी मंदिर बघितलंय सोड पण थोडंफार तिथलं माहीत हे, मी युट्युब ला बघूनच गेलेलो आम्ही
हा!
कि तिथं स्वर्ग मंडप आहे, तेन पण मी एवढी हिस्टरी आम्ही काही गाईड घेतला नव्हता, तू सांग तुला माहित असेल तर
गाईड तेन काय घ्यायची गरज नाही सोड मला तर इथून जवळ च हाय ग ते, आता आपण वाडीला गेलो की. खिद्रापूर ला जातोयच ना.
मी भरपूर वेळा जाऊन आलोय, अगदी म्हणजे लहानपणी सहलीला वगैरे जाताना. म्हणजे शाळेतून एका छोट्या टॅम्पो वगैरे असतय बग त्यामधून आम्हाला घेऊन जात? आणि त्यावेळी. काय लहान असल्यामुळं, काय एवढं क्युरिसिटी नव्हती काय असते हे ते! मग एकदा परवा गेलो होतो परवा म्हणजे दोन तीन वर्ष झाल्या असतील त्याला, मग, मग विचार केला, आता सगळे मंदिर तर हायतचं आता आपण महादेवाचं मंदिर महादेवा च मंदिर म्हणतोय, मग खिद्रापूर मध्ये आपण गेल्यानंतर कोळपेश्वर मंदिर का म्हणतोय?
होय गं, कोपेश्वर का कारण ते खिद्रापूरमध्ये कोपेश्वर मंदिर कसं काय?
हा म तेच की, मग त्याच्यावर जरासं सर्च केलं ग मी, मग समजलं. मग बघ थोडक्यात मला स्टोरी माहितीेय आता ते सती तर तुला माहितच असेल. पार्वती म्हणजे सतीचं रूप पार्वती आणि पार्वतीच रूप सती असं म्हटलं जात शंकराची महादेवची आपल्या पत्नी. मग अ यज्ञ प्रजापती म्हणजे सतीचे जे वडील होते त्यान च नाव होतं, अ दक्ष प्रजापती सॉरी यज्ञ नाही दक्ष प्रजापती. हा असं नाव होतं, त्यांनी काय केलेलं एक मोठ यज्ञ असतंय की नाही ते त्यांनी भरवलेलं त्यांच्या घरी मग अ आणि त्यावेळी सती आणि महादेव यांचा विवाह झाला होता ना, मग त्यांनी काय केलं अ सतीचा आणि महादेवचा विवाह त्यांना मान्य नव्हता, म्हण
हा मग सती गेलेली ते माहितेय. त्या यग्न कुंडा अग्नीमध्ये ती अपमान झाल्यामुळे ती अ दहन झाली म्हणजे उडी घेतली ना तिनं, तेच सांगतेस ना तू?
हा हा हा, मग त्यावेळी अ ऐक ना ते नंदी का नाहीए ते ती स्टोरी पण हया मध्ये ऍड होत्या ग, हा मग तेच तुला फक्त डिटेलमध्ये सांगायचं होतं. मग त्यावेळी त्यांना ते आमंत्रण तर हा मग त्यावेळी ते निमंत्रण देत नाही अ ते आपल्या जावयाला आणि आपल्या मुलगीला. मग अ ही काय करत्या सती कि य निमंत्रण दिलं नसलं तर काय झालं, मी त्यांची कन्याच आहे आणि मी जाणार आणि तुम्ही पण चला असं महादेवांना म्हणत्या, मग महादेव नाही म्हणतात ना निमंत्रण नाय आन मी कसं जाणार. मग त्यावेळी ती नंदीला म्हणत्या की तू चल माझ्यासोबत मग नंदी आणि सती ही दोघं जण त्या यज्ञाला जातात आणि ति ते यज्ञामध्ये गेल्यानंतर ना त्या कार्यक्रमाला तिथं ते महादेवाचा अपमान करतात, म अपमान हा तिला सहन होत नाही. म्हणून ती तिथं त्या अ अग्नीत म्हणजे सती जात्या म्हणून ते कोप म्हणजे आपले महादेव आहेत की नाय ते कोप पावतात आणि कोप पावल्यानंतर मग त्यांना तिथं आपण कोपेश्वर म्हणजे असं कोपेश्वर मंदिर असं म्हणतोय आणि नंदी का नाहीये तुला कळालं काय? की नंदी पण पार्व् म्हणजे सत् ती सोबत गेलेला असतो त्या टाइमला, म्हणून त्या मंदिरामध्ये नंदी नाहीए. असं म्हटलं जातं, आता हा आता प्रत्येक मंदिरात बघ‌ ना आपण गेलो की महादेवाचं पिंड वगैरे असेल म्हणजे जर तिथं
त्या गोष्टीवर डिबेट झालाय त्या मंदिरावर, म्हणजे म्हणजे आता तुला सांगतो काय, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आप पल आपण इतिहास वाचतोय बरोबर आहे? एकदम फार प्राचीन पूर्वी काळापासून इतिहास काय हाय? की बाबा गौ तम बुद्ध हाय, गौतम बुद्धांच्या शिला बुद्धांच्या शिला, लेण्या हा, आणि बुद्ध होते त्यावेेळेस, अचानकच हे देवी देवता कुठनं आले?
होयच की, अगं देव देव कसं झालं?
कि ह्या कोपेश्वर मंदिर म्हणतीस का नाय, हे असं मंदिर हाय की नाही हे बौद्ध बौद्ध विहार होती म्हणजे बौद्ध मंदिर होती म्हणा.
हा.
ह. हा विहार होती बौद्ध बौद्धांची आणि त्याच्यावरच्या लेहिण्या बघ किंवा काय. आता मला सांग. तेव्हा पिंपळाचं सडखं आहे त्या मंदिराच्या बाहेर.
हा तिथं बुद्ध महाराज आपल्या तपस्या करत बसत होते की नाही पिंपळाच्या झाडाखाली.
हा. तू विचार कर की ति तर मग आता बेलपत्र का नाही आहे.
हा महादेवांचं आहे म्हटल्यावर तिथं बेलपत्र का नाही. पिंपळाचं झाड आहे बरोबर तिथं आहे मी बघितलं.
आणि ती ति जी शैली आहे ना. ती जी कोरलेली आहे ती विहारांमध्ये पण एक एक तशाच आहे बघितल्यास तू. त्या काळातल्या. म्हणजे ती जी पूर्ण त मंदिराची स्ट्रक्चर शैली एक नाही त्यात प्रत्येक मला असं वाटते. कुठल्या त्या राजाने ज्या बनवलंय ते त्या त्या काळातलं बनवलं असेल ग म्हणजे. त्यात घोड आहे बघ. सात घोडं पाणी पिणार आणिी बघ. वर प्रत्येक मंदिराचं शिखर आहे त्याच्यावर.
होय होय अगं ह हत्ती पण आहेत त्यामध्ये घोडे पण आहेत. आणि वेगवेगळे आणि तिथं म्हणजे अ असं अं. स्त्रियांची पण मूर्ती वगैरे आहे पण त्याचा जे चेहरा आहे ना ते.
ती तोडले फोडली त्या्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस तोडले फोडली तिथले ती मंदिर. शिला लेख पण बघितल्यास ना.
होय ग पण प्रत्येक मूर्तीचा चेहराच फक्त त्यांनी खराब केलेला आहे बक्की. आणि आध गेल्यानंतर तिथ दोन शिवलिंग आहेत मग आपण पाया पडून. दर्शन घेऊन बाहेर येतो आणि.
गृहात गेल्यावर किती एकदम शांत वाटते. त म्हणजे शांत म्ह गार वाटत एकदम तिथली शिला तिथली. रचना म्हणजे वास्तू जे त्यांनी हे केलंय ते दगडात बनवतामुळे लेगार वाटते तिथं.
दगड दगड जो आहे की नाही म्हणजे तिथला जो आहे की नाही ते पुराण काळात. ला आहे असं म्हणतात ते शिलाला. े काय आहे मग तिथे गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारच थंड म्हणजे गारवा भेटत. आणि तिथून बाहेर आल्यानंतर ते बघितले असतील की ग तू आर्धर राहिलय.
हा अर्ध राहिल्याल ते बघितलय की.
तिथून ते आकाश दिसतय बघ डायरेक्ट असं म्हंटलं जातं ते.
त्यात म्हन काहीतरी पहिला असणार ग. कारण आता आम्ही त्याच वाचतोय त्यावेेळेस तर काही देवी देवतांच कुठंच काय नाही. तिथ सगळ बुद्धांचा इतिहास आहे प्राचीन काळापासून बुद्ध होते. आणि त्यांनी जे सांगितलंय दुःख का होत्यात.. कारण ते मला एक त्यांच एक आठवत म्हणजे भारी वाटलं काय. जिथं सुख आहे तिथं दुःख पण असणार जिथे यश आहे तिथं अपयश पण येणार.
होय साजिक काय आहे बघ. होय अपयश ही यश..
हा यश अपयशाच्या मागे यश येते बरोबर आहे जर तुम्हाला यश पाहिजे.. तर अपयशाचं दुःख हे तुम्हाला झेलायला लागणार. आणि हे सलबाधित सत्य हाय.
होय अगं अपयश म्हणजे अपयश हे यशाची पहिली पायरी आहे हे तर आपण लहानपणी पासूनच ऐकतोय सुविचार आहे आपण आ आपण लिहितोयच कि ग प्रत्येक ठिकाणी ते अपयश.
हो.
ती यशाची पायरी.
हॅलो.
आवाज येतोय काय? आवाज येतोय कि मला बोल हा यालाय यालाय की.
पाऊस. पाऊस असल्यामूळं ते पत्रांवर पडा लागलाय ग त्यामुळे आवाज येईल का नाही मला माहिती. तस नाही आता.
हा तू बोल मला आवाज तुझा येतोय क्लिअर.
हा हा ठीक आहे ठीक आहे बोल बोल.
हा मग माझा आवाज क्लिअर आहे ना तुला.
होय होय येतोय येतोय बोल बोल.
हा हा. मग तेच तर विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत गं हे सगळं असं आहे आणि हे आपण. पण एका मंदिराबाबत बोललो असं प्रत्येक मंदिराबाबत काढलं तर? त्यातली आणि आत्ताच बघ की त्यावेळेची इंजिनियर कशी होते, आणि आत्ताची इंजिनियर बघ.
हा आत्ताच इंजिनियर बघ एक घर बांधले की एक घर बांधले कि प पंचवीस वर्षात त्याच काहीतरी हे. हा आणि आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात ते होतय ते. आणि तू जसं म्हणलीस बघ आता हे फक्त आपण हे कोपेश्वर मंदिराबद्दल माहिती घेतली पण तस तच जे आपलं म्हणजे साधे लहान लहान जे असतात मंदिरं लहान म्हणण्यापेक्षा मोठे. जस कि बी पद्मनाभ स्वामी मंदिर बद्दल पण आपण बोललोय.. बालाजी मंदिर बद्दल बोललो, महालक्ष्मी मंदिर बद्दल बोललो, वाडी आता वाडी.. तू पण बघ ना आता आपल्या म मराठ्यामध्ये कसं असतय.. कि प्रत्येक मंदिराला वर असं शिखर वगैरे असतय की नाय पण तिथं शिखर वगैरे न नाही आहे मग ते मंदिर जे आहे ते. मुस्लिम धर्मानी बांधलेलं आहे असं म्हंटलं जातय, पण आपण तिथं हिंदू लोक
नाही मला वाटत त्याला शिखर वगैरे नाही बरोबर आहे तुझ पण मला असं वाटत. तर ते आधीच्या प्राचीन काळातलं विहारच असणार बौद्धांचे. आणि ते बुद्धांनी सगळ्या लेण्या कोरल्यात. आणि तुला हे पण माहित आहे काय? अ कोल्हापूरला एक लेण्या आहेत बघ. ते मसाई पठारवर लेण्या.
नाही ग.
हा मसाई पठारला जाऊया आपण एकदा आता ह्या वातावरणात. छान असते पण पाऊस आता तिकडे भरपूर असणार ग पन्हाळ्याच्या तिकडेच आहे बघ ते. त्या मसाई पठारावर होईल. वेगवेगळ्या कलर रंगाची जस कास पठारावर फुलं उमलतात बघ.
हा हा हा हा हा.
म ते पट हारावर फुलं उरंतात आणि तिथं ना अ बुद्ध लेण्या आहेत. गुहा आहेेत असं म्ह अ जे आपलं ते भिक्षुक जात होते ना म्हणजे हिकडून तिकडं असं त्यावेळेस का नाही तपश्चर्या करायसाठी त्यांनी ध्यानस्थ बसण्यासाठी तर मला वाटते त्या लेण्या कोरल्या असतील असं
अच्छा अच्छा अच्छा हा हा मी कधी बघितलं नाही ते नाव ऐकलेलं सोड
जाऊया ना एकदा बघायला
होय होय नक्की जाऊ या घे. मग तेच प्रत्येक मंदिराबद्दल आपण त्याच्या पाठिमागचा इतिहास काय आहे? त्याच काय वैशिष्ट्य आहे? तिथलं म्हणजे जे काही स्टोरी आहे कथा आहे हे जर आपण काढत बसलो तर आपल्याला त्यावर स्टडी करायला म्हणजे खूप काय काय आहे असं मला वाटतंय.
हा खूप काय काय आहे? आणि अ अभ्यासाला म्हनं किंवा आपल्याला जाणून घ्यायला मिळतील ना सोशल मीडियावर पण ज्या काही गोष्टी असतील त्या प्रत्येक खऱ्याच असतील असं नाहीये.
हा बरोबर हाय हा मग ते प्रत्येक प्रत्यक्षात जाऊन तिथं तिथं गायडन्स वगैरे म्हणजे मार्गदर्शक वगैरे आपल्याला मिळतात. त्यांच्या थ्रू आपण ज्ञान घेणं हे पण चांगलं हाय म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेऊन आपण दुसऱ्याला देणं ते खरंच चांगलं हाय आपण ते ते करतो देवाण-घेवाण करतो त्यामुळे तुझ्या पण बुद्धीत भर होतोय माझ्या पण बुद्धीत भर होतोय. आणि येणाऱ्या पिढीला पण ते समजत जातय आणि अश त्यामुळं व्यवहारिक जे काही असेल ते आपलं ज्ञान पण वाढतय गं
होय परत बोलूया आपण आता पाऊस पण खूप हाय
होय होय चालेल चालेल
हा ठेवू काय?
हा ठेव बाय बाय